हॅलो, हम्म. काय चाललंय?
काही नाही. कुठे? बाहेर बाहेर कुठं?
काही नाही. कामाने आलो होतो डायरेक्ट. हो का? काय कुठे? हम बाहेर गीलीेए. असं पोरं, शाळेला गेली का? हम्म नाही गं.
खर्च हम्म
काही नाही गळ्यात, मस्त मजेत
तुझ काय चाललंय? काय नाही, बरीचए. जाईल आता थोड्या वेळाने बाहेर
कुठ जाणारे? नई तस काम नई गावात जाणार पोरं, अच्छा
हम्म
कधी येतील?
अडिच वाजता येतील. हम्म.
का? हा. केला होता का फोन? घरी मम्मी पप्पाला
नाही ग. तू केला होता का? हम्म काय बोलली मग?
आणि पप्पाला आणले म्हणे दवाखान्यातून. पट्टी काढून आणली आता ड्रॉप दिलेत डोळ्यात टाकायला. अ.
कधी पाणी पित नाही.
कालच करणार मी. हम्म अजून. काय.
भाजी केली का आमठी.
मतलब झील गडी
नाईट नाईट चालू आहे त्यांची हो का. अच्छा.
काय केलं होत बड्डेच पोराचं.
बढे ला. नाही तुये भाऊजी ड्युटी वर गेले होते. पोरच होती दोघ पोरच गेले होते दोघे बाय मी घरीच होती.
अताण घेन .
ह नको ती भाऊजी नव्हती मग काय जायचं. हम्म काय खाल नकना
केक नव्हतं आणलं का
नाही नाही म्हणे य तो आणायचा मग काही आणलं नाही. हम बाहेर जातो आणि मग बाहेरच गेल तर तो. हो का. बरे. आई ग हो म्हणज.
पाऊस पाणी. पाऊस झाला काल. आमच्याकडे पण झालं. हम्म हे दोन वाजता सुरू झालं दीड दोन वाजता. हा एक दीड तास.
तुमच्याकडं हम्म.
आच्याकय झाला दीड दोन वाजतापासून तीन सहा तीन पर्यंत झाला.
हो का
तुमच्याकडं नाही झाला का.
नाही आमच्याकडे भरपूर प्रमाणात. तुमच्याकडं पहिलेच पाऊस जास्त होतो ना याच वर्ष उशिरा झाला त्यांच्याकड.
हम्म मागच्या वर्षी तर मे महिन्यापासूनच सुरु होत ना तुमच्याकडून.
हम्म जास अधिक महिन्या मु म ला आणला त. नाही तर आतापर्यंत तो किती पाऊस झाला असता.
वैशुला पैसे आले की नाही काय माहिती विचाराव लागलं वैशुला. टासदारवर हम्म.
हं. फोन नाही केला तिला अजु - - फोन करून विचारव लागलं.
तू फोन केला गेला कि एकदा ते विचारून बघशिल आले की नाही. चेक कसं करायचं तेच सांगावं लागल तिला पहिले. हम् बघ छोटिकडुन सांगुन बघ. सांगती का?
सजतय का तिला बोलायला समजल. हम्म. विचाराव लागलं. फोन केला मम्मीला कि. हम. नाही तिला चेक करायचा. हम्म. ब किती झालं म का सॉरी हं. खालचा तलाव भरलाय कुणासठाऊक. ओ हम्म. म मजे नकी कॉल करे ओके. लोकलला सडून चालोय तेवढच पाहुण्याच्यात. हम्म. पाहुणे तरी येतील ते. हम्. पाहुणे. ते येतील पुढच्या महिन्यात.
किती तारखेला.
येतील आता सांगितलंय बघू आता अजून. हो ना एकदा पक्क झालं ते.
हा. टेन्शन नाही ना. म स लाग्ण्याची तैयारीला.
हम्म बघू आता. आल्याशिवाय काय सांगता येत नाही. कायतरी ठरतील काही-नाही त्याच्यावररीच हम् तारीख तर जवन नंतरच ठेवून हम्म. बघा आता आमचं तर बघू आजुन तर पोरांच पेपर असल्यामुळे. हम्म.
तारखेवर आहे आता. नाही आता उन्हाळ्यात आता. होणा रे.
हम्म तुमच्याकडे घेऊन येणार तो. खरं नाही तुमज तो ना आपली. हम्म नंतर नाहीचच होणारे मोन दिवाळी नंतर. करून घ्यायचं.
हा ते पण बरोबर हाय.
हम्म. जसं तुम्हाला स सोयसकर होईल तस हम्. नंतर. हम्म. गेलेलो.
जायचंय ग फोन आला की जाइन म्हणतो मी तिची तयारी बाकीय हाय आजुन. ह
ह काय किती वाजता यशील मग रिटर्न.
बघू आता गेल्यावर एकदा गेलं म्हटलं बघती का लवकर येन होत का.
हा पण पावसाच. भगवान कृपाच. तुकण लम गभडवा
केला होता जो पाणी भरती म्ही. ह हम्म.
लावकर गेले लवकर हम्म.